हॅलो, हा बोल हो येतोय येतोय माझा येतोय का?
हो येतो काय करायलासा
काही नाय बसलेय.
हा हा चहा वगैरे झालं का? हा हा काय चाललंय म आणि
काय नाय हाय पाऊस वगैरे येतोय का तिकडं?
नाही वातावरण तरी अजून एवढे का नाय ये पावसाचं. आज बऱ्यापैकी पाऊस पड ला पण नाय आणि वातावरण पण नाय.
हा
तिकडे पाऊस आहे का?
नाय हो नाय.
हा हा मग काय आणि विशेष?
हं विशेष असं
हम्म हम्म तब्येत कशी आहे मग
सांगलीला ये
काय बोललासा
शेतात वगैरे काय लावलं अस विचारत होती मी
हम् आता काय भुईमूग टोकाल्या टोकणाल्यात शेंगासाठी अं आणि काय मग शाळू हे टाकतात ढ जनावरांच्यासाठी
हम्म हम्म
जनावर आहेत का तुमची
नाही आम्ही आमच्याकडे काय नाही
हा हा मग दूध वगैरे कुठून आणता का विकत पाकिटमधून
हा विकत घेतो पाकीट असं नाही जे ते विकणारे येतात ना जे त्यांच्या घरच्या गाई आहेत हा हा बरोबर त्यांच्याकडनं
हा सिटी लेवलला असेल ना तुम्ही त्यामुळे सिटीलेव्हल ला मग सिटी लेवला पाकिट तरी असतना तर घरच्या घर त्या हिजातून घेतात घरोघरी येतात ना द्यायला
हम्म अ त्यांच्याकडन घेतो कारण पाकिटच कधी कधी खराब नाही दूध घेऊन हे कस आपल्या गाई असल्यामुळं
जास्त करून घरगुतीच घेतलेला चांगलं असत
हम्म
नाहीही घरचच घेतो
हो हो तुमची मुलगी आहे ना तिला हो आमच व्यापारी करतात ना म्हणजे गाई विकतात तुमची मुलगी आहेणा तिला गाईचं दूध पाजलं अस तर एक नंबर चांगला होईल
हो तिच्यासाठी हो गाईचं दूध तिच्यासाठी मध्य रात्री ते म येत हो दूध घेतो तिच्यासाठी आमच्यासाठी वेगळं असतं आणिुम
हा हा
तिच्यासाठी गाईचं च घेतो आम्ही
पौष्टिक असत ना गाईचं
हा आधीपासूनच तिला गाईचं दूध पाजतो ना
हम्म हम्म गाईचं दूध कस पौष्टिक असतना पोरांना मानत ना हम
दुसरं देण्यापेक्षा ते चांगलं असतं
हो आमच्यात किसून पपा आमचा व्यापार करतात त्या विशेष नाही दुधाचा घरगुती हा घरगुती तीन चार असतातोच आमच्या म्हैस नाही गाई गाईचं लागतात आम्हाला
हम्म
ह.
मचपेक्षा गायचं रूप चांगलं असत म्हच एवढं आहे घट्ट असतं नासेच. दाईचं पण मात्र असत एवढंच आहे पण दाईच उुधंगली. प्रोटीन जास्त असतं म्हसीपेक्षा
होर. मग फेशियल काय करता का नाही.
नाही असं काही नाही.
कोणती रेसिपी सांगू शकाल मला कोणती येईल ते तुम्ही कोणती? तेेते तुम्हाला म्हणजे तुम्ही काय तुम्हाला जास्त कर का? नॉन वहेज.
नॉन व्हेज सोडून नन नॉन व्हेज सोडून
चालेल मला हा हा चालेल सांगू शकता.
कशाच सांगू.
तुम्ही काय करता ते स मी ट्राय करून बघते. काय बोलला. आताना झालं. हॅलो हा बोला.
येत पुरणपोळी बनवता का तुम्ही
नाही अजून मी शिकले नाही येते पण एवढी पण परफेक्ट ता येत नाही.
हम् आई बनवते का?
हो बनवते तिला खूप छान येतात.
म्हजे ते तव्यावरची का ती खापरवरर बनवतात ती
हम्म आपला. भाकरीचा तवा भाकरीचा तवाव करते उलटा ठेऊन.
अच्छा. नाही आमच्याकडे कस असतं माहितीय का अ माती म्हणजे तुम्ही जस त जस उलटा केल्यावर तो जो आकार राहतो ना तस मोठ्या याच्यात मातीत. येतो त्याला ना खापर म्हणतो आणि मोठे मोठं येतं ते अ जसं की अ अ मो त कडाई न का आपले लमचे वगैरे सूनपिटक वगैरे हा. तसा याच्यात त मोठा येत त्याच्यावर बनवतो आम्ही चला खपरड त्याच्यावर प म्हणवत आणि असं पोळीच तर वाचत ना आपलं. तच्याारतूनत
हम हम.
मग म्हणजे आ आमच्या घरी इथलंच. ते इथं ना आम्ही आमच म्हणजे असं चूल आम्ही पेटवतच नाही ना इथ चूल भेटवायला. जागा पण नाहीला म्हणून तवा वष बर नव्हतो आणि हा. आणि असं मम्मीकडे वगैरे गेलेलं हो किंवा असं खेडवर गावात वगैरे गेलं तर तिथं असं चूल बल हो मस्त मग त्या खापरवरच त्या छान लागता याच्यापेक्षा म्हणजे प्रोसेस स मस्त आहे प छान लागत का?
मग तुम्ही उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये काय काय बनवता?
उन्हाळ्यामध्ये मी नाकलीचे पापड
कसली?
अ कुरड, नागली अ काय म्हत्यात तेला. नाकलीच म्हणतात आय थिंक. हा ना चनी हा बरोबर. नाचनीचे पापड बनवतो आणि गहू, तांदूळचे पण पापड बनवतो. गहूच्या कुरडाया बनवतो. ना नाचणीच्या पण बनवतात कुरडाया.
हम्म हम्म. आणि सांडगे? सांडगे आमटेला. आमटीची सांडगे?
अच्छा हा, म्हणजे ते डाळ हा. अ डाळपासन बनवतात ना?
हा.
हा जनकते पण तुम्ही ते असे अ हा ते पण बनवतो, चिप्स बनवतो. साबुदाने आणि बटाट्याच्या चकल्या बनवतो.
कसल्या चकल्या?
गहू, तांदूळ, साबुदाणे आणि अ बटाट्याच्या.
हा हा. मग पोहेच्या कधी चकल्या क्या गाळल्यास. आपण चकल्या करतो माहितय का बेंद्राला, दिवाळीला चकलीच ते हे असत, साशा म ते पोहे अस भी भिजवून ते केलायसा कधी पोहे?
नाही मी नाही केलेलं.
ट्राय करून बघा. बारक्या पोरसनी खायाय छान वाटत ते. काय नाही ते जिरे जिरे टाकायची. पोहे करतोय असं भिजवायचं आणि कुच कुरायचं जरा असं आणि ते आपण अम आपण हे करत नाही का साचानं अम खडुगळी ते. पोहे त्याच्यात भरायचे आणि टाकायचे म्हणजे पो म अ पण नार असं ह करायचं अम् काय म्हणत्यात बापरे! आठवना मला. खडूगळी करतोय तसच गाळाय आणि वाळवायचं उन्हात. छान लाग लागत ते खुशखुशीत लागत. खायाय पण भारी वाटत ते. हम्म.
करेन ना.
हो. एकेकांचे अशी वेगळी पद्धत असते. आप
तुम्ही काय बनवता?
मी कश मी पण बनवते स्वयंपाक येतो, पण जास्त करून नॉनव्हेज बनवत नाही. हम्म हम्म.
अच्छा.
मी आता उवशी बारावी शिकते ना. त्यामुळे नाही बनवत मी एवढे काय.
हा?
हॅलो.
का आवडल नाही.
जास्त करून नाही बनवत मी करते रोजचे जेवन. मग तुम्ही पेशल काय करता म्हणजे व्हेजमध्ये काय जास्त करून आवडतं.
आमच्या घरी जास्त करून असावं ते असं रोजचं भाजी पोळी. सगळी कडे आप्पे इडली असेच हेच दोन जास्त आवडते.
हा आ. मग क कधी अशी कोबी मंचुरी करत नाहीय. कोबी मंचचुरिया अस वेगवेगळं.
नाही आम्ही ते बाहेर येऊन घेऊन येतो. कधीतरी खायचं रे बाहेरुन घेऊन येतो बाहेरून.
बाहेरून म हा हा नाही घरात पण करता येते ना कोबी चिरून म्हण विचारलं. कर ट्राय केली नाही ती.
हा ट्राय नाय केलेलं.
हा हा.
जेव्हा केव्हा आवड आली त्यांना खायची तर ते बाहेरून घेऊन येतात. हम मम्मी मम्मी चालेल म ओके.
चालेल हा चालतय.